हॅलो! हॅलो! हॅलो! एक मिनिटं, एक मिनिटं, एक मिनिटं,
हॅलो! नमस्कार.
हॅलो!
हा नमस्कार.
हॅलो! हा सर येतोय का आवाज?
हो येतोय आता नमस्कार.
नमस्कार.
हा मी सोनवणे बोलतोय जळगाववरून.
अच्छा!
हा तुम्ही कुठून बोलताय?
हा मी पुण्यावरून बोलतोय सर.
हा ते.
तुम्ही.
ग्रुपला बघितलाय तुमचा मेसेज. हा म्हटलं त्याला ट्राय करून बघू, तुम्ही नवीन आहेत का?
हा नवीन आहे ग्रुप वर.
हम्म हम्
तुम्ही जळगाव मध्ये म्हणजे, जळगाव मध्ये राहता का सर?
हो हो प्रॉपर जळगाव चा.
अच्छा मी पण ऍक्च्युली जळगावचा आहे. हा हा
असंय का.
हो हो हो मी पुण्यात पंधरा वर्ष झाले. माझं गाव सर सावखेडा आहे.
सावखेडा का?
पुण्याचा रस्ता आहे
हम्म हम् हम् हम्म
तुम्ही कुठले
ते ॲप मध्ये तुमच अ ग्रुप वरला मेसेज बघितला त्या ग्रुप मध्येच आहे ना ते कॉलिंग चा ऑप्शन आपले टाक्स असत ना तुमचे पेंडिंग टास्क कोणते कोणते फोन अ फ्रेंडचे त्यामध्ये असत जो नंबर आहे आपल्या वर्ती जे आहे त्यांना कॉल करायचा असतो
अच्छा अच्छा
हा
ओके हा मग आता तुम्ही ओळखीच्या ठिकाणी
पुण्याला काय करतात तुम्ही
मी कंपनीत आहे कामाला अकाउंट डिपार्टमेंट
आवाज खूप ब्रेक होतोय कमी येतोय आवाज
हो का मी ना कंपनीत हाय म्हंटलं अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कामाला
असं हे का आज सुट्टी असेल म
हा आज सुट्टी आहे शनिवार हाय ना आज
हो हो
त्याला म्हटलं कार्य ऍपच्या माध्यमातून नवीन वाढीव ओळख ओळख पण होईल
हो हो
हू
आणि तुम्ही गाववालेच निघाले त्यातल्या त्यात
आज जास्त करून कसंलच हाय मग मी आता नाव बघितलं चला म्हटलं
ह लेडीज जास्त आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो लेडीजशी बोलायला थोडा आपल्या का अनकॉन्फर्टेबल वाटतं
हू हू
हा हा
मी फायनान्सला आहे बजाज फायनान्सला
अच्छा बजाज फायनान्स
हो बारा तेरा वर्ष झालेत मला मी कलेक्शन डिपार्टमेंट ला आहे एरिया मॅनेजर
अच्छ अच्छा
हू श्रीगोंदा कळा जाामखेडे हे पण माझ्याकडेच होतं
अच्छा म्हणजे कामाच कस स्वरूप हाय तुमचं
हॅलो
हा कामाचं कसं स्वरूप हाय म्हटलं तुमचं हॅलो
माझं कलेक्शनचं काम हाय ना
अच्छा
माझं कले कलेक्शन करतो आम्ही
अच्छा आणि तुम्ही कुठं राहता नेमकं जळगाव मध्ये
महाबळला
अच्छा महाबळला ओके ओके
हू
ऍक्च्युली जळगाव मध्ये माझं सगळ म्हणजे नातेवाईक भाऊ बहीण सगळं तिकडेच आहे ना. कुपड आपल नातेवाईक पूर्ण जळगाव मधलेच सगळे.
हा हा हा.
हम् येन जाण असत माझ तिकड. ताई ते ताई आणि भाऊ. दोघ ते गुजरात पेट्रोल लीम इथं राहतात. गुजरात पेट्रोल पेम्प आहे ना?
हा हा.
हा गुजरात पेट्रोल पंपच्या हा एक गुजरात पेट्रोल च्या साईडला भाऊ राहतो आणि अपोजिट साईडला ताई राहती.
हंम. तिकडेच राहायचो कोडीनगरला.
अच्छा.
हा पण बारा तेरा वर्षापासून मी बाहेरच फिरतोय ना जॉब साठी. आता वर्ष झालं मला इकडे येऊन तर मी इकडे घेतलय महाबळ साईडला.
अच्छा.
हम् इकड मुलांच्या शाळाला एमजे कॉलेजला ओरियन शाळेन एमजी कॉलेजच्या इथं तिथं मुलं शिकतात.
हा एम जे कॉलेज जवळ आहे ना महावळ पासन. म ते सोप पडत मुलांना हाय ना हा हा.
तुम्हाला किती वर्ष झाले म तिथं पुण्याला?
मला पंधरा वर्ष झाले.
अकाउंट डीपार्टमेंटला आहे का?
हो हो.
कोणत्या कंपनीत?
हा ऑटोमॅटिक म्हणून कंपनी ये.
हम्म हम. ह
बाकी वातावरण तिकडचं?
काय आज थोडं ऊन पडलेलं आहे पाऊस पाऊस होता कालपर्यंत.
हा हा इकड बी दोन दिवस कंटिनू होता. इकडं बी दोन दिवस कंटिन्यू पाऊस होता हं. ते आता जळगाव आणि पुण्याच टेम्परेचर ऑलमोस्ट सेम होऊ राहय लागतय.
हो हो हो हो हो आन आज आषाढी एखादशी पण आहे.
हा हा.
हा आज काही तसं वातावरण नाही वाटत हे पावसाच. हो
मोठी काँलेजला जात्यात का?
नाही मुलगी दहावीला आहे आणि मुलगा पाचवीला आहे.
अच्छा आता कॉलेज सुरू पण भरपूर आहे का
हम
स्कूल पण भरपुर म्हटल पाणी चारोजला एमट कॉय चार बोल ना
हम थोड्या वेळात कॉल करतो मी मला कॉल येतो ल करतो तुम्हाला फोन परत
पाच मिनिटं झाले दहा मिनिटं बोलून घेऊ ना
बर
हॅलो कारण का म नाही तरला ऑटो रिजेक्ट होईल.
हम्म हम्म बर बर चालेल. बस तुमचं लग्न झालंय का?
हो हो एक मुलगा आहे मला.
कितवीला
आता सातवी सातवीला जातो.
पुण्याला शिकतो का?
हा पुण्याला शिकतो पुण्याला पण फॅमिली शिफ्ट करून घेतले आता पंधरा वर्ष झाले म्हटल्यावर ना सगळं इकडेच. तिकडे सगळंच करून घे ना फक्त गावकडे कस नाही येणं जाण होत नाही आपलं घर आहे तिकले भाऊ, बहिणी, आई, वडील शेती आहे. हा शेती ना फेडी वगैरे लावतो आम्ही लोक असते शेतामध्ये कापूस, केळी, मक्का अस्वस्थ अस्वस्थ म्हणजे
हा प तु पावसामुळेच थोडं येऊन जातं पावसाचा काय भरोसा आणि कधीेत काय आता
हा पण मग ते कसं आहे आता आपल्या जळगाव मध्ये नदी काठाची जे गावं आहे त्यांना काही एवढं प्रॉब्लेम येत नाही म्हणजे पाणी असतं. बोअरवेला किंवा विहिरी ला
बरोबर
आता आमचं गाव आहे तापी नदीच्या काटावर आहे ना तर मग पाणी भरपूर आहे त्यामुळे तसं हितं काही प्रॉब्लेम येत नाही तर एखाद्या पाऊस एखाद्या महिन्यात पाऊस कमी बी पडला किंवा कमी नाही बी पडला. तर मग ते बोरवेलच पाणी देता येतं तेवढं पुुरतं.
बरोबर आहे हंम.
हा. हा. हा तेवढी आणि आता येरंडोल वगैरे साईडला आपल्या इकडे नदी वगैरे कमी आहे किंवा नाही आहे तर मग कडे पाणी इश्यू आहे. तिकडे मग फक्त पावसाळी शेती केली जाते.
आणि माझ्या जवळून तो जो एरिया आहे ना पाचोरा, चाळीसगाव, एरुंडल धरंगगाव
हा हा हा तुम्हाला तुम्हाला त पूर्ण जिल्हा माहित असेल गावात गाव माहित असे लोक
हो. हम्म आणि तिकडे पण होतो ना मी श्रीगोंदा, कडा, जामखेड आष्टी अ तिकडे पण होतो मी
आष्टी म्हणजे कुठल्या जळगाव जिल्ह्यात येतं का ते.
नाही नाही नाही नाही नगर जिल्ह्यामध्येे येते ते.
अच्छा नगर जिल्ह्यात मग मग मग तुमच्याकडे संभाज संभाजीनगरचा पण होता का? जिल्हा
नाही नाही तो आधी होता मी श्रीराम फाण्यातला होतो ना तेव्हा होता तो. संभाजीनगरचा मग मी श्रीराम पाल्यान स्विच केेलं आणि बजरला आलो.
अच्छा नाही म्हणजे जळगाव जिल्हा आणि नरगड जिल्हा म्हणजे
नाही आधी, आधी तिकडे ट्रान्सफर झाली हाती माझी नगर जिल्ह्यात. मग तिकडनं ट्रान्सफर करून घेतली मी आता इकडं, जळगाव जिल्ह्यात.
अच्छा, हा ते बरं आहे आपलं, घरीबी लक्ष ठेवता येतं थोडंफार. आणि खरं सांगू का, जळगाव जिल्ह्यामध्ये जर जॉब करायचा तर सेल्सवालाच करायचा, किंवा तुम्ही करताय तसं करायचा, म्हणजे ते कसंय
आता असं झालंय ना प्रायव्हेट जॉब नकोच, असं वाटतंय.
हा ते तर आहेच
हा, त्यापेक्षा काहीतर छोटा मोठां धंदा, धंदा केलेला बरं आहे.
हा ते आहे मग तुम्ही, कसंय आता जे सेल्स किंवा याच्यामध्ये असतात ना त्यांना बी लाईन सापडून जाते कारण की लोकांशी बोलनं आसतं भरपूर सारं. अं धंदा करायचा झाला तरी ते करू शकता ब्वा असं.
हा, म्हणजे कसं असतं, प्रायव्हेट धंदा कसं टार्गेट टार्गेट मेन असतं, सेल्स असो वा कलेक्शन असो टार्गेट लागतं.
हो ना तेच ना, टार्गेट शिवाय नाही.
आज आणि उद्या दोन दिवस सुट्टीय मग.
हां दोन दिवस सुट्टी. हे दोन दोन दिवस बि सर असे चालले जाते ना, घरातलं कामं म्हणा किंवा भाजीपाला किराणा किंवा म
हम्म.
दुसरं काय असतं, आपण जे थकवा असतो, पूर्ण हफ्ते भराचा. भरून काढण्या मध्ये चालला जातो.
हो बरोबर.
आणि तुम्हाला ते, आमच्यापेक्षा आजून जास्त थकवा रात असेल पूर्ण, म्हणजे फिरायचं म्हटल्यावर.
ह हो हो, मला सगळं
तुम्हाला, हा हा, तुम्हाला शनिवारी सुट्टी असते का?
नाही, तसं काही हे नसतं माझं रविवारी सुट्टी असते मला, पण थोडंफार काम चाल चालू ठेवतो आम्ही.
अच्छा अच्छा.
हा, म्हणजे जात वगैरे नाही पण, असं कॉलिंग वरच जे झालं ते झालं कलेक्शन.
अच्छा अच्छा, हा कॉलींग वर बी बर्‍या पैकी संपर्क आसल
हां.
मग काय त्याचे, जास्त इनवेस्टमेंट आहे ते जाऊनच भेटरणार तसं पण.
हो.
आणि मोस्टली कस्टमर कसे, डिफॉल्टरच असतात.
हां,
हो.
तुमचा कधी चक्कर मारता इकडं गावाकडं.
येतो असं, म्हणजे सा महीन्यात न एखादा.
हम्म.
मी करतो मग तुम्हाला कॉल.
ओके ओके चालेल.
ओके सर चालेल
थँक्यू
ओके थँक यु